हॅलो,
हा, हॅलो, झालंय ते रिफ्रेश केलं ना आता आपोआप सबमिट होतं. तेय.
हा हा हा,
आवाज येईना,
माझा कॉल आपोआप चालू झाला ऑटोमॅटिकच.
हा हा,
काय प्रॉब्लेम याला काय माहित. नाही हो बारा मिनिट झाली. हा नई वाहिले दहा मिनिटं, सात नाही झाले हो, सहा सात सहा सात मध्ये झाला लगेच झाला ना, होय ऑटोमॅटिक झाले ते वर्ण होईल, काहीतरी आपापच व्हालय लागलय ते,
म्हणतात कसं काय कट झाला खरं,
होय काय माहिती, आपोआपच कट झाला. बघितलं मी आवाज का येत नाही बघते तर कॉल कट.
ते आपण ज मार्केटिंगच बोलालोय म्हणून कट झालं नाही ओ, नाही ते मार्केटिंगच बोलाय म्हणून कट झाला नाही नव,
नाही नाही त्याचा काय संबंध आय,
हा कट झाला. हेच्या आधीच पण कॉल, शून्यच तुम्ही रिसीव पण केला नाही मला दिसला पण नाही. तरी पण कॉर्ट झाला, आणि शून्य सेकंदला तो सबमिट झाला. असं काय व्हाल लागलंय काय कळेना, आहे की रेंज, आहे की रेंज
मग कस काय?
काय माहिती, तेच कळेना झाले, काय ते कधीच पण म्हटलं, चार कॉलमध्ये अस कॉल केला नाही. तुम्हाला गेला नाही दिसला नाही ना, तसं झालं होत आणि त्यांना कॉल च नाही गेला. आणि परत तो शून्य सेकंद ला हे झाला. काउंट झाला तो,
माझे पण तीन कॉल तसेच झाल्यात.
होय कायच आहे ना पण, आपण जास्तीत जास्त बोलून एक सेकंद जर झालं ना, तर तो टास्क कंप्लीटच होतोय. होतंय आपला,
बारा बारा मिनिट कॉल करायचं, म्हणजे आपले सेकंद एकशे ऐंशी मिनिटं पूर्ण होतात ना,
हम्म हम्म,
भरून येते मग,
होऊदे कुठ दोन कॉल जास्त, करायचे कमी होत, दोन कॉल तेवढेच
करायला पाहिजे. मग तुम ते मम्मीच मार्केटिंगच आहे ना ते कस जॉईनंगला लाग आप ह्यायच काय जॉईन व्हायला ते
अ नाही पहिला आयडी काड लागत म्हणजे आयडीचे काय पैसे नसतात आयडी फ्रीच भेट असत्या तुम्हाला खरं तीन हजार एकशे पन्नास भरून जॉनिंग व्हायला लागते म्हणजे त्या पैशाचे तुम्हाला प्रोडक्ट भेटतात. आणि फिक्स असं का नाही तुम्हाला काय पाहिजे ते प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे आता तुम्हाला थायरॉइड आहे ना? तुम्हाला थायरॉइड ची किती एम एमची गोळी चालू आहे?
नाही नाही मला थायरॉइड नाही आहे तसं माझ्या मुलाच्या वेळेला माझ्या म्हणजे ते होतं. मग त्यात कस नंतर तर डिलिव्हरी नंतर मी चेक केलं मला अस पटीत वगैरे दुखतंय मग शंका का नको म्हणून म्हणत होते हो चेक करून घ्यायचं म्हणून नाहीे काय नाही आहे मला
चालते की होय चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फर्म होतय सोडा. आणि ते प्रोटीन पावडर वगैरे ते बाल्यमित्रा पावडर म्हणून हा बघायला पाहिजे. चेक करून घ्या जर असेल तर मग गोळ चालू करा काय तुम्हाला एका महिन्यात लगेच फरक येतोय. हा ज जर का कमी असेल तर हा किती गोळी चालू आहे त्यांना किती एममची.
पाच पन्नास ची.
पन्नास एम एम ची आहे का? ह त्यांना दोन, तीन, महिन्या त करायला लागेल.
हॅलो ऐयकु येईना हॅलो
पन्नास ठेव आता.
हॅलो आता आला मगाशी काय बोलला ऐकू आलं नाय
म्हणजे मम्मीला आमच्या पन्नास एमजी ची गोळी चालू आहे आता पहिला जेव्हा स्टार्टिंग ला होतं. पहिला ना त्या साडेबाराची होती मग त्यानंतर पंचवीस ची होती आता पन्नास ची हाय
म्हणजे थायरॉईड त्यां कमीच होई वा
कमीच होईना झाला तिचा आणि ती डॉक्टरच चेंज करत नाही आपल्या इथ चंद्रशेखर पाटील नाहीत काय ते च हेज्या जवळ कन्या कॉलेज जवळ तिथ दाखवते ती.
अम् ना म्हणजे आता किती वर्ष झालं त्यांना हाय थायरॉईड?
त्यांना मी नववी ला असताना आहे दोन हजार नऊ दहा पासून आहे तिला.
होय मग त्यांना पाच सहा महिने तर हे औषध खायला लागणार म्हणजे आयुर्वेदिक हाय ना आयुर्वेदिक इफेक्ट हळूहळू येते कारण की ते मुळातन पूर्ण बंद करत असते आयुर्वेदिक त्यामुळे त्याचा रिझल्ट हळूहळू येत असते.
हम् दिस किती वेळ आमचे तेल बरेच जण करतात ओ हे मग ते किती जण सांगितले ना नाहीच ते शंका येत्या तिला.
नाही नाही मनात शंका घेऊन खायच नाही तुम्ही जेवढ पॉझि टिव्ह विचार करून खाची ला तेवढ रिझल्ट तुम्हाला फास्ट येणार. तुम्ही निगेटिव्ह विचार करून खाल्ला तर ते रिझल्ट येणारच नाही तुम्हाला लवकर.
होय तिला ते सांगितले मी एवढ्या दिवस झालं जा हॉस्पिटलला जातेस क नये काहीच फरक नाही. चंदगडला असल्या मम्मी आमची चंदगडमध्ये गडिंगलज चंदगड. तिथं ती दवाखान्यात तिथं बेळगावजवळ हाय बेळगावला जात नाही ती इथं इंचलकरजीला येत्या दाखवायला.
हा हा
एवढा तिला विश्वास आहे त्या डॉक्टरांच्यावर
मग थायरॉइड का कमी झाला नाही बारा एमजीची गोळी होती म्हणजे त्यांना एकदम कमी थायरॉइड होता त्या त पूर्ण थायरॉइड जायला पाहिजे होत त्यांच
तो बॉडी जडजड होत्या मध्ये गोळ्या औषधांमुळे ओ
का म्हणून सांगा
नॉनवेज काय?
चालत नाही त्याला
थायरॉइडला नॉनव्हेज चालत नाही काय?
नाही
ते फक्त डॉक्टर दादा म्हणलं शाबू परत फ्लावर कोबी हे चालत नाही म्हणून सांगितलेल
ते पण नाही चालत नॉनव्हेज पण चालत नाही कारण की त्याच्यामधन फॅट हे आणि हारमोन्स ला थायरॉइडच्या फॅट जास्त लागते म ते जेंव्हड होइल तेवढं तुमच ओढूनच घेणार आहे फॅट मग ते वाढणारच की,
असं आहे व्हय तिला कोलेस्ट्रॉल पण हय म ते मुळे असणार आहे ते
होय म फॅट हे नॉनव्हेज चालतच नाही त्यांनी जेवढ जर नॉनव्हेज खायचं पूर्ण बंद करतील तेवढं त्यांना चांगलाय
कमी होणार ना तरी आणि एकदा सांगून बगते बगुया अस अस आहो मेडिसन हायत आयुर्वेदिक घेऊया काय?
हा विचारून बघा आयडी वरती काढून हे केला तरी चालते आणि आमच्या ह्याच्यामध्ये ना तीन चार इन्कम आहेत बाकीच्याच्यामध्ये कस एकच इन्कम मिळत जॉईनिंग केला दुसऱ्या मेंबरला जॉईन के की त्याच्या माग पैसे वाडतात एकच इन्कम मिळतोय पण हेंचि मध्ये तीन चार इन्कम हाय त्यात म्हणजे कस आता तुम्ही जाॅईन झाला का तर तुम्ही दुसऱ्या मेंबरला जाॅ न केला दुसऱ्या दोन मेंबरला जाॅईन केला कि तुम्हाला अ सहाशे तीस रुपये मिळतात. म्हणजे सहाशे तीस ते जीएसटी तेन कट पाचशे पसतीस अकाउंट ला येत्यात हा तुम्ही दोन मेंबर डायरेक्ट जोडला तर आणि तुम्ही जे दोन मेंबर जोडलाय त्या मेंबरने खाली मेंबर जोडत गेलीत तर तुम्हाला एकशे अठांवन येत्यात येत जात्यात तेन्ही जेवढ मेंबर खाली जोडत जातील तेवड तुम्हाला एकशे आठांवन रुपये ती येतात
पर परर्सन काय टू परसन?
अ नाही जोडी लागल तसं जोडी लागलं तसं आणि जर का तुम्ही तीन हां तुम्ही तीन आयडी डी जर तुमच्या स्वतःच्या च तीन आयडी घेऊन जॉईन झाला तर जे खालच्या मेंबर चे तुम्हाला एकशे अठ्ठावन मिळतात ना ते एकशे अठ्ठा ठ्ठावन मिळत नाही पाचशे पस्तीसच मिळतात.
होय?
पाचशे पस्तीसच मिळतात तुम्हाला वरती जर का तुम्ही तीन आयडीला जॉईन झाला तर
तीन ला मग तुमची आयडी फ्री मध्ये असते पण तुम्ही काय म्हणला तीन हजार पन्नास रुपये हे भराय लागतात.
अ त्याजे प्रोडक्ट भेटणार की तुम्हाला म्हणजे आयडी दाखवायसाठी ना तीन हजार एकशे पन्नास न अ भरून म्हणजे एका आयडी चे पैसे भरून अ आयडी म्हणजे काय आयडी फुकट अस त्या पण त्या जे पैसे भरणार त्याचे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार असतात. म्हणजे आयडी चे काय पैसे घेतलेलेच नाहीेयेत बाकीच्यांच कस पाचशे रुपये आयडी चे सेप्रेट असतात आणि बाकीचे प्रॉडक्ट्स देतात तेनी आमच्यात तसं नाहीये आयडी फ्री आणि बाकीचे जेवढे तुम्ही तीन हजार एकशे पन्नास भरला त्या तीन हजार एकशे पन्नासचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला भेटणार.
होय ना?
हां.
हम्म हम्म.
पूर्ण प्रोडक्ट भेटणार तुम्हाला. आणि जर का तुम्ही डायरे क्ट तीन आयडिंना जॉईन झाला तर अ नऊ हजार एक नऊ हां, नऊ हजार चारशे पन्नास होते.. तेवढे भरून जॉईन झाला तरी च चालतंय किंवा आता एक नं जॉईन झाला, नंतर पर पैसे आले की मग आणि काढला आणि परत पैसे आलं की मग आणि काढला तरी चालतंय. असं नाही की तुम्ही आता लगेच तीन आयडीनच जॉईन व्हा. आसं नाहीेये.
बरोबर आए की.
हम्म. असं पण चालतंय कोण कोण आता परवाच, हां सॅनटरी पॅड बघा तुम्ही आयडी वरती घेतलात. तर दीडशे रुपयाला बसतंय आणि आसंच घ्यायला गेला तर दोनशे पंचवीस ला बे भेटतयं.
किती असतात त्यात?
अ त्याच्यामधे आठ पीस असतंय आणि ते पूर्ण बार रा तास चालतंय म्हणजे दिवसभरात तुम्हाला पॅड चेंज करायची गरज पडत नाई.
एवढं हेवी आए? जस दुसरे कसं आपण
हां पण मेडिकल मधनं, हां दोन तीन चेंज करायलाच लागतंय ते. किम कमीत कमी चार तरी पॅड ते दिवसात चेंज व्हाय पाईजे कारण की ते प्लास्टिक बेस्ड पॅड आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतंय. दर दोन ते तीन तासानं पॅड बदलायच असतात ते पण, आपण कोण बदलतच नाही ते.
नाही बदलत आपण, तेच युज करतोय ना.
हां. मग तसं आए. आमचं पॅड कसं पूर्ण दिवसभर चालतंय आणि त्यामुळं तुमच वाला ते एक बॉक्स दोन महिने निवांत जात य म तुमी तेवढेच पैसे घालताय च ना मेडिकल मधे दोन महिन्यासाठी तेवढे पॅड च पै से घालतायच, हां. म महाग असं पॅड नाहीच आए. तुम्ही आयडी वरती घेतला तर दीड शे रुपयाला भेटते आणि आसंच रिफ हे आमच्याकडून घेतला तर दोनशे पंचवीस ला भेट ते म तुम्ही घेऊन आसंच दुसऱ्यांना विकू शकताय. म्हणजे आता पॅड तुम्हाला आयडी वरती मिळाले दि दीडशे रूपयला आणि दुसरं कोण तर घेणार असलं तर तुम्हाला तुम्ही त्यांना दोनशे पंचवीस ला देऊ शकताय. म्हणजे वरचं पंच्यात्तर रुपय तुम्हाला इन्कम मिळालं. बिन काय करता?
हो हो. चालतंय. मी तुम्हाला कट करून एक दहा मिंटानं कॉल करू? दहा मिंटं, साडे दहा मींटं झालेत. पाणी आलंय, एक दहा मिन दहा वीस मींटांन करते मॅसेज करून हा.. ओके. हम्म.